हा जेवण वगैरे झालं
हो झालं बघा तुमचं झालं का जेवण
हा आमचं पण झालं की
काय करताय
काय नाही आता झालं आता काय कॉल तन करायचं
हा
बाकीच काहीत जर काम करायचं नाहीतर
हा हा घरी कोण कोण असते
हह घरी वडील आहे इथ झालंस तर सून आहे मुलगा आहे नात आहे
हा हा लहान हाय काय नात वगैरे
हा नात तर आता हा नात दुसरी
होय
हा नातू नाहीय अजून अ हा सुुरडूला
हा हा शविडन मध्ये काय हा हा तेच बघाव म्हटलं वेळ आहे काय बोलायला तुम्हाला
हा हा ह आहे की
हा मग तेच रेसिपी वगैरे तुम्हाला काय करून पाहिजे असेल तर मग सांगायचं म्हटलं थोडं
हा हा
हम् काय तुमच्या हन सांगू काय मीच सांगू
हा चालतय तू सांग की बा चालतय मला नवीन काहीत अस रेसिपी मला सांग माहिती कशाच पण चालतय तू म्हणजे नवीन काय आहेय तुझ्याकडं असं
तेच मी अंडा बिर्याणीचे वगैरे रेसिपी सांगणार होते अ तर म्हणजे साहित्य सांगते आधी तुम्हाला सगळं आणि मग कसं करायचं काय वगैरे सगळं सांगते
हा
म तांदूळ एक अर्धा किलो तांदूळ घ्यायच परत एक चार पाच म्हणजे आपल्या घरात किती म्हणजे माणसं किती असतील त्याच्यावर तांदूळ वगैरे घ्यायचं अंडी घ्यायची एक म्हणजे अर्धा किलोच्या हिशोबाने मी सांगते तुम्हाला
हा हा
अर्धा किलो तांदूळ घ्यायचं परत अंडी एक चार पाच घेतली तरी चालेय
हह
तर खायचा कलर कांदा टोमॅटो मिरची एक दोन घ्यायची परत लवंग दाल नाही असे आपले सगळे खडे मसाले वगैरे घ्यायचे.
हा.
परत आलू लसणाची पेस्ट बारीक करून घ्यायची किंवा तयार घेतली तरी चालेल. आता आता सध्या तरी आपल्याकडे तयारच माहती. सगळीकडे शक्यत करून आता कोण करायला बघतच नाही.
होय.
तयार घेतली तरी पण चालेल.
चालते हा.
दही घ्यायचे.
हम्म.
ह. परत गरम मसाला बिर्याणी मसाला किंवा अंडा अंडा बिर्याणी मसाला मिळतो बाजारात तो घ्यायचा परत अ सगळं कांदा टोमॅटो वगैरे मिरची वगैरे चिरून घ्यायची लांबडी कोथंबीर घ्यायची. चिरून वगैरे सगळं. मग कुकरमध्ये हे घालायचं तेल घालायचं. किंवा तूप वगैरे बटर काय पण आपल्या हिन घालू शकतोय आपण
हा हा.
हा मग आपण तेल घालायचं त्याच्यात लांबडा शिरलेला कांदा घालायच. जीरो महरी थोडं घालायचं परत ते अंडी उकडून घ्यायची. अंडी उकडून घेऊन त्याला फ्राय करून घ्यायचं थोडं थोडं मधून कट करून घ्यायचं. आणि चटणी हळद मीठ वगैरे टाकायचं आणि त्याला फ्राय करून घ्यायचं अंड्यासनी त्या फ्राय करून घेतलं कि मग ते बाजूला काढून ठेवायचं.
हा.
परत कुकर मध्ये तोपर्यंत कांदा फ्राय होतोय म्हणजे आपण वरून टाकायच. साठी ते फ्राय करून घ्यायचे कांदे हा मग ते बाजूला काढून ठेवायच कांदा फ्राय केलेला मग परत आणि त्याच्यात तेल त्याच तेलामध्ये कांदे टाकायचे. लांबडे चिरलेले टोमॅटो टाकायचे लांबडे चिरून त्याच्यात सगळा खडा मसाला लवंग दालचिनी, एलदोडी काळी मिेरीे फुलपात्र म्हणतात ना ते आपल्यासने काय म्हणतात कि ते- हा ते टाकायचं तमाल तमालपत्र टाकायची. हा ते सगळं टाकून घेऊन त्याच्यात आलं लसणाची पेस्ट टाकायची. दही थोडी टाकायची त्याच्यात हा बदाम फूल.
हा.
हा ते टाकायचं परत. अ आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची अंडा बिर्याणी मसाला किंवा बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा त्याच्यात
हम्म.
टाकून घेऊ ना. मग सगळं तांदूळ फ्राय करून घ्यायचंच थोडं त्याच्यात हलवून वगैरे वगैरे घ्यायचं.
हम्.
तांदूळ टाकून थोडं तांदूळ पहिला टाकायचं धुवून घेऊन मग नंतर न ती अंडी फ्राय केलेलं त्याच्यात टाकाय मग त्याच्यात गरम. मसाला वगैरे काय असेल ते सगळं टाका टाकायचं आपल्यास नाही तिखट पाहिजे असलं तर लाल तिखट टाकून घ्यायचं. तच्यात
हा.
मग ते सगळं झाल्यावर मग हे करायचं तुला. तांदूळ थोडं टाकून मग अंडी आपण उकडून घेऊन फ्राय केलेली असतात ना ती. फ्राय केलेली अंडी त्याच्यात टाकून घ्यायची मग त्याच्यावरून आणि बर तांदूळ टाकून घ्यायच. आणि आपण जेवढं तांदूळ घेतलाय ते मापून घेऊन त्या त्याच्या दीडपट आपण पाणी त्याच्यात टाकून घ्यायचं.
हा हा.
उकळून झाल्या म वरून कोथंबीर टाकायचं मीठ टाकायचं आणि. एक दोन तीन चार सिट्या घेऊन लावून घ्यायच्या कुकर ला.
हा.
लाऊन झाल्यावर मग भात पूर्ण मोकळा झाला काय खुला झाला काय बघून घ्यायचा. मग आपला खायचा कलर असतोय की फूड कलर.
हा.
हा ते थोडं पाणी घालून मग ते भातावर पूर्ण टाकून घ्यायचं. आणि पूर्ण ती बिर्याणी थोडं थोडं. खूप हलवायची नाही त्याला नाही तर ते अंडी सगळी फोटून जातात ना.
हा हा.
हा मग थोडं थोडंस त्याला असं खुलं खुलं करून घ्यायचं. अस करायचं.
हा हा. छान सांगितली अक्का काय नाही. बघूया अनेकदा आवरडलंय बाळा.
हा हा. आणि काय रेसिपी कसलं काय? हो आवरलं बघा आता जेवणाला थोड आणि थोड्या वेळाने घालायचं. नाईट असते ना घरी त्याच्यामुळे जेवणाला घालायचं.
हा लवकर जा आमच्यात पण ज. नाही नाही आता इथं मुली इथं काय त्यांचं संध्याकाळी सात साडेसात नंतर सगळं स्वयपाक.
हा हा.
दोघच असतात नय आता मी आलोय.
हा हा.
हा. मग ते नंतरच करतोय एवढ्या लवकर काही नसतंय आता मगाशी जेवण झालंय - दोन वाजता.
होय एवढ्या वेळाने करताये व्हय तुम्ही.
काळी नाश्ता असतंय मग त्यांनी येतात एक वाजता दीड वाजता एक वाजतंय. यायला एक दीड वाजतंय दीड वाजता बसून जेवले की आवरायला दोन अडीच हुतंय हा हा
मग आणि काय.
काय नाही हं.. ह निवांत आता सुट्टीला चालंय आता अ अ आणि काय कुठे ह्याला सुट्टीला वगैरे तेन गेलतीस का नाय.
नाही सुट्टीला वगैरे मी कुठे जाईत नाही माझं माहेर पण इथच आहे सासर. पण हितंचय त्याच्यामुळे मी कुठं जातच नाही असं आहे ना होय तझ्यामुळ कुठ जायला नाही मग असंच देवाधर्माला वगैरे गेलं तर तेवढंच की.
हा.
शक्यतो करून मुलगी लहान आहे तझ्यामुळ आम्ही कुठं असं लांबचा प्रवास करतच.
करतच नाही हा. बरोबराय त्रास हुतूय नई ते उगच अजून लहान आहे हा आता ती ये- ये - ग हा एकटीच आहे काय
होय एकच मुलगी आहे आत्ता आणि एक म्हणजे सप्टेंबर महिन्यात एक दोन वर्षाची होणार.
होणार
हा असाय तझ्यामुळ आम्ही शक्यतो करून लांबचा प्रवास वगैरे असं काय करत
करतच नाही नाही म्हणजे बा म.. - मुलगी एकच आहे का दोघी आहेत
नाही एकच मुलगीय मला
हा.. म.. आता दीड वर्षाचीय हा..
आणि आणि काय सांगायचं तुम्हाला रेसिपीचं वगैरे काय सांगायचं आणि दुसरं काय तुमच्या हेन सांगा म्हणजे मी सांगतो
हा बरंबर चालतंय हम्म काय आता सांगू काय का
तुमच्या गावची यात्रेची तुमच्या गावाची यात्रा अ.. कबनूरची किंवा कधी असत्या काय अस
अ.. झाली की ओ यात्रा परवाच झाली बघा म्हणजे कधी माहितीये काय मार्च महिन्यात झाली बघा बारा मार्चला असं काही तर झाली बघा
झाली काय हा म्हणजे तिथं पारंपरिक पद्धतीचं काय तर माहिती असलं तर सांग मला मला ऐकायला असं आवडतंय असं देवाधर्माच
म्हणजे पाच दिवस आता शक्य पाच दिवस तरी असतेय बघा इथला उरूस क नइ पाच दिवस असतोय
आ
खूप मोठ्यानं असतोय इथं म्हणजे दंडवत वगैरे घालतात आता तर शक क्यतो मारुतीची यात्रा सुद्धा करायलाच माणसं तयार झाली हिकडं
ह
उरुस झाला की कबनूरचा उरुस झाला ना मग यात्रा सुद्धा करतात हा.. मारुती यात्रा पण करायला म्हणजे सुरू झाली या वर्षीपासूनच
हह हा
आधी काही असं नव्हतं पण आता ह्या वर्षी ते नियम वगैरे चालू झालेत
हा हा होय होय असतय असतं तेे पहिल्यापासन काहीत असत तेव
हा त्याच्यामुळे ते आता सगळं सुरु झाले आता
हा
मसून वगैरे काय जॉब वगैरे करतात काय
नाही नाही आ त्यांनी काय जॉब वगैरे नाही घरीच असतात तिच पण मुलगी लहान शाळेसाठी मते कुठं बाहेर हे करायचं आणि आमच्या कस असे खेडत कुठलं काय का तेवढं जात
होय होय ते शिर्डून मग खेडे येते काय
होय खेडच की आता म्हणजे इंचरकरजी आणि टाकोड आणि ोडून आणि इकड व करंदवाड म. मध्ये आहे आमचं गाव हा मध्ये आहे अन का.
काय नाही बघ आता थोड्या वेळा ना आवरायचं झालं मग काही जेवण वगैरे करायचं हेच के काय मुला बाळांच्यात नव्हते
पेळ लागतय एका सारकु काय तुटतय बा हा सांडा सांडी रडा रडी चालूच असते. हा तुझ कॉल अजून किती शिल्लक आहेत बा
काय ते
अ म्हणजे किती म्हणजे कॉल कॉल ग बा अजून ग म्हणजे आहेत काय असे करायचे म्हणून विचारायलो
मी आताच सुरुवात केलय.
आता सुरुवात केलीस व्हय बरबर मग तू मला पाच कॉल करू शकतेस तू आम्ही तुला पाच कॉल करू शकतो.
हा हा चालते करा कि म तसं काय नाही
हा चालतय मग ते म्हणजे कंप्लीट होऊदयात तुझं पाच होत माझं पण पाच तर मग ते म्हणजे बोलायला बर पडतय.
चालते चालते. ठेऊ काय
हा ठेव ठेव